पुल्ला, काय करताय?
काय नई. एवढ्यात आवरलं सगळं काम. म्हटलं गप् प्पा मारू म्हटलं सखीशी थोड्याशा, बऱ्याच दिवस झाले, आपलं बोलणं झालं नाही. असं. कुठे बाहेर आलीस का तु?
बाहेर म्हणजे, काय झालेलं आयोध्याला घेऊन बागेत गेलेलो. तिला अभ्यासाचा लई कंटाळा आलेला, म मला म्हटली बागेत घेऊन चल, लई अभ्यास घेतलास तू माझा आज. मग म्हट टलं बाबा आल्यानंतर जाऊया. एक मिनटं ह. हा बंदाय, बंदाय. मग बाबा तिजे आज वेळानं आले. मग बा आल्यावर तिला बागेत घेऊन गेलो, चांगलं खेळवलं, मग तिला बागेत घेऊन जाणार म्हणल्यावर अभ्यास लई जोरात करताय ती, मन लावून. हम.
आगं, पण ना, माझा हा अभ्यासच करत नाही ग, इत् तकं त्रास देतो अभ्यास करायला ना. म्हणजे त्याचं एकतर लहान पणापासूनच रायटिंगच्या बाबतीत तो खूप आळशीय. आणि आधी कसं झालं की, लहानय असं म्हणून. पहिलं वर्ष गेलं. मगं ठीके करेल असं म्हणून. दुसरी पण त्याची तशीच झाली अगं. आणि आता तो थर्डलाय. मग आता टीचर पण थोड्या रागवतात की, तुम्ही घेत नाही म्हणून. तर कसं करू गं. सांग ना थोडंस, मला त्याबाबत.
काय नाही. घरात मस्त पैकी, थोडं काहीतरी रांगोळी, पीठ वगैरे मिळत असलं तर ते असं छानपैकी, ह्याच्यावर चौकोणी कापडावर टाकून घ्यायचं. आणि त्याच्यात गिरवायची सवय लावायची त्यांना. आणि घरातच
हम्, हं, ह.
मग आता त्याला शब्द, शब्द वगैरे लिहायचे असतील ना मला काय आयडिया नईये मी कारण- कॉलेज लेव्हल्ला शिकवलेलं त्यामुळे लहान मुलांचा अभ्यास काय असतो हेच मला माहित् ते आता होय- त्यामुळं नाई नाई माझं एम. कॉम. झालंय.
हु हु हु.
च्या बेस बेसरच ना सिनियर कॉलेजला शिकवतो तो.
अरे वा आणि कोणता विषय घ्यायची तू?
माझं ऑंन्त्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट त्याच्यानं -तरन ते आपले ह्याचे मार्केटिंगचे सब्जेक्ट फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर ला त्याच्यात काय आताऑंन्त्रप्रेनरशिप डेव्हलपमेंट म्हणजे उदयोजकतेचा विकास म उदयोजक म्हणजे काय जो एखादा व्यवसाय धंदा करतोय तो. मग उद्योजक ऊज्योद् उद्योजकता म्हणजे काय? जो व्यवसाय स्वतः सुरू करतोय अन् त्याच्या हाताखाली सुद्धा कामगार ठेवतोय म्हणजे उद्योजकता. म उद्योजकतेचा विकास म्हणजे काय? तर आपलं कसं आधी बैलं वगैरे असायचे आणि आप् आपण शेतात नांगरायचो म आता बैलांची जागा मशी् नरींनी घेतलायत म कमी वेळामध्ये ते हुन जातंय म्हणजे उद्योजकतेचा विकास झाला. हे सगळं इंग्लिशमध्ये मुलांना समजून सांगायचं.
ओके ओके हे तू घेत होती म्हणजे, म तु बरं पैकी आधी तुझं तू स्टडी करावा लागेल लागला असेल न तुला कारण तू ज्या पद्धतीने सांगतेस तुझ का बॅकग्राउंड होतंच तुला आधी असं, म्हणजे एजुकेशन मधे होते का तुला काही सब्जेक्ट हे असे.
नाय नाय हे ऑन्त्रप्रेनरशिप डेव्हलपमेंट वगैरे काय नव्हतं मला पण केला अभ्यास आणि हे केलं एवढं काय म्हणजे काय वाटलं नी कारण आम्ही एम. कॉम. ला असताना सगळे रे -फरन्स बुक वापरुनच स्टडी केला आम्हाला कुठ नोट्स मिळत होत्- लेक्चर नाई नोट्स नाई मग अं रेफरन्स बुक वापरल्यामुळं आमचा अभ्यास चांगला झालेला आहे त्यामुळं काय नाई वाटला मुलांना शिकवता नाय आणि सगळी मुलं पास तर झालीतच सगळ्यांना अ पन्नासचा पेपर असला त सगळ्यांना चाळीसच्यावर मार्क. माझ्या सब्जेक्टला त्यामुळं कॉलेज मधले पण एवढे खुश झाल्ते ना सगळेजण
हा हा हा आणि तुझ्या बोलण्यातनं दिसतं ग ते म्हणजे तुझ्या बोलण्यातन ते झळकतं कि म्हणजे उद्योजकता वगैरे ते जे शब्दयेत ना ते रिलेट होतात अगदी तुझ्या बोलण्यात न हा बोल ना कायतरी सांगत होतीस तू.
हम्म म त्यामुळं ना सगळी मुलं पण खुश होती आणि मी पेपर लिहिताना त्यांना असा सिक्वेन्स सांगितलेला की पहिल्यांदा सुरुवात कशी करायची मध्ये पॅरेग्राफ कसा करायचा आन त्याच्यानंतर शेवट कसा करायचा म त्यांच्याकडनं तोंड पाठ करून घेतलेलं कुठला जरी ह्या शब्दाशी रिलेटेड किंवा हा प्रश्न आला ऑंन्त्रप्रेनरशिप व्हॉट इ वोट ईज अं ऑंन्त्रप्रेनरशिप असं विचारलं तुम्हाला तर सुरुवात करताना इंट्रोडक्शन काय लिहायचं असं त्यांन मुलांना म मी सांगत होतो तर ते सांगताना त्यांनी इतकं छान लिहिलेलं ना की त्या मुलांच पेपर चेक करताना मला कळाय लागलं खरं सगळ्यांचे एकदम लॉट यायचे ना पेपरचे आय. टी. कॉमर्स ला तो विषय होता. म आय. टी. कॉमर्सचे सगळे विषय इंग्लिश मध्ये असतात मग त्या मुलांना शिक शिकवत असताना ते पेपर सगळे एकदम जेव्हा चेकिंगला आले त्यावेळी मी माझ्या मुलांचे पेपर ओळखू शकलो, कारण मी सांगितलेला पॅरेग्राफ त्याच्यामध्ये होता ना, की मी त्यांना कशी सुरवात करा हा कशी सुरुवात करायला सांगितलेली, कुठल्या शब्दाखाली अंडरलाईन करायला सांगितलेलं, कुठला शब्द हेच्यातला महत्वाचा आहे, तो लिहलाच पाहिजेत त्यामुळ माझ्या मुलांचे जी पेपर होते ना ते मला सगळे कळाले की ही म्हणजे मी शिकवलेली माझी मुलं आहेत.
बरोबर आणि तू मेन म्हणजे कसं आहे की, तू फक्त शिकवलं नाही की काय विषय आहेत काय आहे ते न शिकवता महत्वाच म्हणजे तू पेपर कसा म्हणजे तुम्ही त्या पेपरमध्ये काय लिहिणार आहात?
हा कसं प्रेझेंट करायचं आपण कुठला जरी आपल्याला क्वेस्शन आला तरी तो त्या चॅप्टरशी रिलेटेड आहे ना, म ते चॅप्टर विषयी थोडं फार लिहाय च, मोकळं नाही सोडायचं नाही तुम्हाला आठवला पॉईंट तर तो पॉईंट तयार करायचा एकंदरीत पूर्ण ह्या पहिल्या टॉपिक मध्ये हाय काय धड्याचं नाव हाय आता ऑनत्रप्रेनरशिप, नंतर काय काय आहे? ऑनतरप्रेनरशिप डेव्हलपमेंट हाय, तेच्यानंतर काय आहे आसं मुलांना शिकवलं मी. म्हणजे आपण कसं म्हणतोय मराठीत ऑनत्रप्रेनर अ उद्योजक ऑनत्रप्रनरशिप उद्योजकता आणि ऑनत्रप्रनरशिप डेव्हलपमेंट म्हणजे उद्योजकता विकास. म एकंदरीत हेच्यामध्ये काय आहे आसं मुलाना मी सांगायचो, म्हणजे सांगताना मुलं ते ऐ ऐकाचित मग तेच्या हेन कलेन ते एक एक पेज भरून ना इंट्रोडक्शन लिहू शक ऐकायचीत एवढ छान त्यांना म्हणजे आस एक दोन पॉइटच दिलते त्या पॉइटवरन प्यारेग्राफ तयार करायची.
हा हा, हे ना मला हुं हुं मला ना दहावीत असताना ना आमचे एक सर होते, म्हणजे तू ज्या पद्धतीने सांगतेस का ते एक्झॅक्टली हेस सांग सॉरी दहावीत नाही मी डी. एड. ला असताना बरोबर मी डी. एड. ला आसताना ही मेथड आमच्या सरांनी सांगित लेली. आम्हाला ते सायकोलॉजीचे अ म प्रोफेसर होते. तर त्यांनी एक्झॅक्टली हे सांगितलं की तुम्ही काय वाचतात वगैरे तुमच्याकडे नॉलेज भरपूर असतं, पण आपण पेपर जेव्हा लिहितो ना ते रायटिंग जे असतं ना तुम्ही रिटनमध्ये काय काय तुम्ही मांडता आहात त त्याच्यावर मार्क्स डिपेंड असतात. कारण बऱ्याचशा मुलांनकडे ते स्किल असतात, त्यांनी छान अभ्यास पण केला असतो, पण बऱ्याचशा मुलांना ते पेपरात मांडता येत नाही, आणि ते सांगू का तुला एक शब्द काय बोलाय चे की पेपर बोलका पाहिजे म्हणजे पेपर जेव बोलेल ना तेवढा तो चेक करणारा छान तुम्हाला सरळ हाताने मार्क्स देणार, तर ते छान टायग्राम बद्दल आम्हाला सांगायचे एक तुला ती स्किल माहित ती का गं आपण स्कूल मध्ये असताना एक स्केल असायची बघ अशी चौकनी असते बऱ्यापैकी मोठी असते, तेच्यात सर्कल असतो, ट्रँग हा आगं की हा
ते मुलांना
एक्झॅक्टली मला तर ते कळायचंच नाही की ही स्केल का घेतो? कारण आम्ही नॉर्मली काय अ फक्त एक रेषा आखण्यासाठीच मी त्या स्केलचा वापर करायची. म्हणजे त्या छोट्या पट्ट्या असतात ना आपल्याकडे त्या, मग जेव्हा ही ही मी बघायची का कोणाकडे ही स्केल बघायची का मोठी मी म्हणायची कै हीचा वापर कुठं होत असेल? म्हणजे ही गोष्ट आधी माहितच नव्हती खरं त मी जिल्हा परिषद शाळेतून शिकलेली म्हणजे ती शाळा वाईट अस नाही म्हणत मी पण बऱ्याचशा गोष्टी तिथे मा माहतच नव्हत्या मज्जा आणि मग त्या सरांकडे गेल्यानंतर कळलं की तुम्ही ही अशेच स्केल वापरा, मग अस डायग्रॅम काढा. मग एक बातच बोलते एक मुद्दा आहे त्याला तीन पॉईंट आहे ना मग असं जसं तू सांगतेस ना मला. मला आत्ता ते क्लिक झालं की त्या सरांनी आमच असा घेतलं होतं. आसं. छान आहे ना परी ही खूप.
होय आणि मुलं लई खुश असायची माझ्या लेक्चरला फुल्ल वर्ग भरलेला असायचा. एमकॉम लेवल तर माझ झालं एमकॉम झाल्यानंतर मला मग तिथ असंच असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुझं बोलणं छान आहे बघू एखाद लेक्चर देऊन बघ एखादा टॉपिक घेऊन बोलून बघ. हो मी अभ्यास केला चांगलं आणि त्या टॉपिक वर पूर्ण बोललो म्हणजे त्याची डेफिनेशन व व्याख्या काय ती पाठ केलीय आणि छान असं त्या म्हणजे. पहिल्यांदा सुरुवात करून दिली, की ह्या धड्यामध्ये आपण काय शिकणार आहे? काय बघणार आहे? म हे आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये कुठे आहे काय चालू त्याचे फोटो दाख कोल्हे, मग ते मुलांना तर एक्साइटमेंट झाली ना, हा म्हणजे हे आपल्या आजूबाजूलाच आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये असते वे हा ह्याच्यामध्ये याचा वापर होतोय तर म्हणजे पूस तर त्यातलं फक्त नाहीेये याचा वापर असा होतोय मग ती मुलं ऐकायला लागलीत आणि एवढे त्यांना पण छान मार्क पडले मग सरांनी मला म्हंटलं की तुम्ही उद्यापासून या शिकवायला कॉलेज बरं. मग ते प प्रिन्सिपल सुद्धा पाठीमाग बसलेले, लेक्चरच्या वेळेला. ते सुद्धा म्हंटले की इतकं छान जेवढा कॉन्फिडन्स आहे आणि एवढा अभ्यासआहे म्हटले तीक्ष्ण तुमचा की अ दहा दहा वीस वीस वर्षाचा अनुभव असणारी व्यक्ती सुद्धा एवढं छान एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही एवढं छान तुम्ही म्हणजे सांगताय.
आणि तुला ना मला असं वाटतं की, कंटेंट नॉलेज जास्त असल्यामुळे म्हणजे तू वाचन करतेस. का कस येईल? म्हणजे आता जे तू बोलते पण आहेस. हम्.
एखादी गोष्ट ऐकली की नाही त्याच्या डीपमध्ये जायची सवय आहे आम्हाला असं म हे आसच. कसं मग? हे हे कशामुळं आसं? नुसता धडा वाचल्या भराभरा त्चला सांगितलं नाही. बीयाकलसांगितलं नाही आता मी तुमच्यासोबत बोलतोय तर हा मग? ह्यात असं विचारल्या म्हणजे म्हणजे तुमच्या हच्यात पण वाटतय ना जाणीव. की हा म्हणजे आपण पण असं राहायला पाहिजे. आपण पण असं शिकायला पाहिजे ह्याचं किती छान हे आहे असं लगेच म्हणजे ते विचार.
हं हं हं हुं हुं म्हणजे चांगल्या गोष्टी. कीपिक करायची एखद्याला असते ना सवय तशी. तुला आहे चांगल्या गोष्टी पटकन पीक करते तू हुं हुं.
मला पटकन असं आवडते आणि कुणाला पण असं कोणतरी विचारले ना की मला असं असं हे शिक शिकायचं आहे आणि तुम्हाला येत असेल तर शिकवा मला की ती वेळ म्हणजे वेळ हा कुणाला नसतोय खरं म्हणजे वेळ काढायला लागतोय मी त्यात नाही वेळ काढून ना त्यांच्या घरात जाऊन शिकवीना अशी आहे. तेनी आपल्या जवळ येऊद्या त्यांना गरज आहे नाही नाही तुला शिकायचं ना चल मी शिकवतो तुला चल आस.
म्हणजे आसं नाही की तू फक्त स्वतःकडेच ठेवतेस. तुला द्यायला पण फार आवडत, वाव किती छान
कि तो स्वयंपाक करून दुसऱ्यांना खायला घालाल तर प्रमाणाच्या बाहेर आवडत.
बापरे खूप छान ना ग मग हे, मस्त. मला मस्त एखादी रेसिपी,. ऐक ना, अं एक दोन, पाच मिनिटांनी कॉल करू का तुला मी? मला असं वाट तय की, कोणीतरी अ बेल वाजवतय. हा, कंटिन्यू आपण करू थोडा वेळात, ठीक आहे? चल बाय.